हॅलो, हा येतोय का आवाज? हा हा. काय करतय?
काय नाई, चाललय आता स्वयपाक बनवायचा.
हा हा.
तुमचं काय चाललंय?
मी पण चहाला ठेवले आत्ता, अजून चहा प्यायच मला आज उशीर झालय.
हा हा हा. भरपूर कामात दिसताय, आजून चहा नाई पिला.
नाही कुट लं काय, हेच काम चालू ये माज.
हा हा हा बरोबर.
आ आ काम तर काय नसतय तेवड मणजे उगं आता आपल्याला पण त्रास नको, पण घरी दोघं असतो. तेनी ऑफिसला गेले की, निवांत करत बसायच. दिवसभर एक एक एकेक.
हा हा हा.
हा. त्या घरी असले, काय नाइ बघा निवांत.
ह हा.
हुं. तुमचं झालं का स्वयपाक वगेरे बनवून? काय अजून बनवणार ये सगळं आत्ता?
चालूय आजुन तयारी चालूय.
होय ओ दाहापर्यंत चालू होतंय आठ ते आठ अस जेवण करायचं.
ते मिरवणूक वैगेरे आहे तिकडे, ते बगायला जायचय.
हा हा.. जेवण वगैरे करून जाव कस ना तिथं म्हणजे म
हो स्वयपाक वैगेरे बनवून जावा, नायतर यायला परत उशीर होतोय.
हा.. आणि तिथे प्रसाद म्हणून पण असेल की असतय ना म्हणून म्हटलं.. थोडंफार तेवडच.
मंदिरच्या तित नाई जाणाराय आमच्या बिल्डिंगच्या खाली येते ना तेव्हा तीत बगायला जाणार हाय.
होय होय..
अम्म..
तुमच्याकडं पण असेल की?
इथं कसं तेवड काय आमच्या इथ ही सोसायटी आहे ना इथ एवड काय म्हणजे हे सगळं करत नाही तिथं काय फंक्शन वगैरे काय असलं तर तेवड साध हाय.
अच्छा अच्छा!
अम्म मला कोण एवड करत नाइ तिथं दुसऱ्या सोसायटीत असते तित जवळपास असले की मग तिथं जातो बगायला वगेरे हा.
बाकी अजून?
काय नाइ बगा निवांत, चालूय माज पण सगळं निवांत काम.
हम्म हम्म हम्म.. ऊन खूप हाय काय?
ऊन तेवड काय नाही. कमी हाय.
हम्म हम्..
हम्म.. फॅन वगेरे चालू असतय मग येवढ काय चालूय म्हणजे जाणवून येत नाई.
हा हा.. पण बाहेर पडलं की खूप ऊन हाय.
हो.. आणि घरी पण असं बघा फॅन वगैरे बंद करून बसाई पाच मिनिट असं म्हणजे बसू देत नाही म्हणजे ऊन आहे पण फॅनमुळे तेवढं जाणवून येत नाही घरी.
अम्म हम्म हम्म.. बरोबर...
हा.
बाहेर पडायची मुश्किल झाल आहे आता.
नाही ऊन खूप आहे आता.
उन्हामुळे.
हम्म.
उन्हाळे काम झाली काय तुमचे?
मी काय हो म्हणजे करत नाही निवांत.
हा होय तुम्हाला सगळे देतात वाटत करून.
हा म्हणून काय करत नाही आणि तसं तेलकट पण जास्त खाणार नाही ती.
हा हा बरोबर.
आणि मी काय बनवत पण नाहीथं काय असं कुठलंय. हेच नाही दुसरं पण असं काय म्हणजे बनवत नाही सगळं माहेरच मम्मी देते मी गेले की मम्मी दे
बरोबर आता दोघांसाठी कुठं बनवत बसायचं
हा कस घरी पण खाणारे असतील ना सारखं म्हणजे
तर बनवायला वाटतय हा, हा पण खात नाहीत ना त्यामुळ
मी पण म्हणून जास्त बनवत नाही काय दररोजचं आपलं चांगलं हे जेवण असतंय
हा, हा, हा बरोबर
हम्म तेलकट पण कस जरा शरीराला चांगलं नसतंय
ह रात आता बायकांचा सीजन झालाय ना उन्हाळी काम करायचा म्हणून म्हटलं तुम्ही काय बनवले काय बघू
हो ते चालू असते पण मी तर काय नाही बनवलं तिकडे गेले की तिकडच आणायचं सगळं
हम्म आणि इकड ते आणलं तरी पण जास्त म्हणजे असत टिकत नाही तेवढं म्हणून थोडं, थोड आणायचं गेलं की
हा, हा, हा
इथलं हवामाना चांगलं म्हणजे राहत नाही बुरा वगैरे येऊ शकतो त्याला म्हणून जास्त
हा, हा, हा दमट आहे का हवामान?
हो
हम्म, हम्म, हम्म आम्ही पण केलंय थोडं, थोडं
होय बनवता तुम्ही स्वतः घरी
आमच्या इथ खाणारे भरपूर आहेत
हा, हा, हा, हा आम्ही इथं कसं मी आणि माझा नवरा आणि लहान पोरगी दोघंच म्हणून तेवढं काय लागत नाही आमच तुमच म्हणजे फॅमिली मोठी आहे का हा, हा
मोठी फॅमिली आहे आमची त्यामुळे सगळे खाणारे
मोठी फॅमिली असली की मग सगळ्यांचं म्हणजे असतंय त्यांना काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे सगळ्यांसाठी बनवं लागतय आपल्याला
होय
हम्म
तेच की
मला पण कस सासू सासरे नाही म्हणजे कोरोनात त्यांनी वारले ते मग म्हणजे आतले होते त्यांनी आत त्या मामा
हा, हा, हा
जवळचेच होते ते
अच्छा, अच्छा
हम्म कोरोनामध्ये त्यांच हे झालं मग नंतर ना मग मा झ लग्न झालं
अच्छा, अच्छा
हम्म
कोरोनामध्ये हे झालेत काय? एकदम मग कोरोना झालेलां त्यांना? कोरोना झालेला त्यांना?
नाही काय झाल काय नव्हतं त्यांना पण उगं त्यांना कसं थोड असं काय तर जाणवत होतं म्हणजे त्रास म्हणजे आता बघा तेव्हा काय तर दम लागायचं, फिरलं की थोडं त्यासाठी उगा त्यांनी म्हंटले दाखवून यावं दवाखान्याला.
हा हा.
मग गेले मग गेल्यावर कसं त्यांनी म्हटले ऍडमिट व्हावं लागतय एक चार दिवस पहिला
अच्छा अ‍ॅडमिट केलं.. हम्म हम्म.
केल्यावर मग त्यानी काय म्हंजे य तेव्हा कसं होतं डॉक्टर लोक एकदा घेतले की मग सोडायला तयार नस्त्यात म्हणजे पेशंटला बाहेर
होय होय पैसे काढून
हा मग त्यांना कसं त्यांनी आमच्या मामा गेले तिथं आत सगळं बघून वगैरे मग नंतर काही त्यांनी बाहेरच आ नाही नाही काहीच नाही त्यांनी उगं टेन्शन घेतले आणि त्यांनी डॉक्टर पण कसं सोडलेच नाही ते.
हा हा.
मग ते आता काय आपण पण काय करू शकत नाही ना म्हणजे कोरोना हाय म्हणताना कमी व्हाव आपल्याला म्हणजे आपल्या माणसांचं म्हणून आत ठेवतय माणूस मग ये असं होतय म्हणून कोणा कोणाला माहित म्हणजे पुढचं-
बरोबर.
हम्.
मग ते टेन्शन घेऊनच हे झाले काय?
हा आत टेन्शन पण झालं आणि कोरोना असं माणूस भित होत ना तेव्हा म्हणजे आम्ही काही आतलं बाहेर येऊ शकत नाही म्हणून.
हा हा हा.
मग एकदा आत गेलं की झालं मग डॉक्टर लोकं तर कुठे सोडत होते पेशंटला बाहेर.
होय होय.
हम् हम् आणि पहिला मामा गेले नंतर आत्या गेली म्हणजे त्यांना वाटलं की मी लगेच जात त्यांनी चार दोन दिवसात म्हणजे ॲडमिट होऊन कवर होतोय माझं मी लगेच येईन बाहेर असं वाटलंय त्यांना
हा हा हा.
हा मग ते काही तेनी आलेच नाही ते गेलेले. त्यांना काय म्हणजे असं कोरोना वगैरे काहीच झालं नव्हतं काहीच नाही
अच्छा अच्छा आणि मग सासूबाई ते म्हणजे ते सासऱ्या आधी एक्सपायर झाल्या म्हणं सासूबाई?
हा किती दोघांचं बघा एक पाच सहा दिवसाचं तेवढंच फरक.
पाचच दिवसाच्या
हा यांनी वारले पहिला मामा मग नंतर ना एक चार
टेन्शन घेऊन
नाही त्यांना एकमेकांना माहितच नाही ॲडमिट झालेलं एकमेकांना अजिबात नाही
हॅलो
हा हॅलो
हा बोला कि
हा त्यांना एकमेकांचं काहीच म्हणजे असं माहित हॅलो येतोय का आवाज
हा येतोय येतोय एक
नाही त्यांना म्हणजे एकमेकांचं माहितच नव्हतं ऍडमिट वगैरे झालेलं मामांचं आत्याला माहित होतं आत् म्हणजे आत्याचं आत्या ऍडमिट झालेलं मामांना माहित नव्हतं असं झालंय ते आणि वारलेलं पण एक एकमेकांना माहितच नाही त्यांना
म्हणजे एवढे आजारी होते ते?
आजारी काही नव्हतेच ते एकदम असं नॉर्मली हुते त्यानी म्हणजे त्यांना असं वाटलं ना मी दवाखान्याला गेलो की म्हणजे एकदम क्लिअर म्हणजे अस सगळं कमी होऊन बाहेर ये येईल पण असं वाटलंय त्यांना म्हणजे त्यांना ते आत गेल्यावर हेच झालंय सगळं म्हणजे काय झालं काय देवाला आणि त्यांनाच माहिती ते?
हा हा हा बरोबर म आता तू मग आता तुम्ही तिघंच असताय? हा
दिर पण आहेत माझे
हा हा हा
हम्म
कुठं असताय तुम्ही गावी की कुठं बाहेर?
गावी नाही आहे मी तिक इकडं म्हणजे गावी म्हणजे तिकडं असतो म्हणजे नोकरीसाठी बाहेर आहे इथं.
तेच हेत हा
हा
हवामान पण दमट हाय म्हणताय ना म म्हटलं बाहेरच असत असतील कुठं तर
हा बाहेरच हाय इकडं नोकरीसाठी म्हणून बाहेरच हाय आम्ही
हा हा हा
हम्म
बरोबर
अजून काय मग? पण जॉईंट जॉईंट फॅमिली असलेलं चांगलं एकदम म्हणजे असं भारी एकदम चांगलं वाटतंय घरी सगळे असते ते हं हो आमचे पण म्हणजे आत्या मामा खूप छान होते असं म्हणजे स्वभाव वगैरे असं वाटलं नव्हतं म्हणजे दोघं पण एकदाच जातील हे म्हणून
हम् हम हम् बरोबर आहे की आपल्याला काय समजणार?
हा आणि दोघं पण कस एकदाच गेले ना एक जण जाऊन पण एक जण नाही राहिले दोघं पण म्हणजे त्यांना कसं वाटत असेल? हा
मग त्यानंतर तुमचं लग्न झालं काय?
हो मला कसं माझ पहिलाच नाव ठेवलेलं म्हणजे आतलं होतं म्हणून
हम्म हम्
मग नंतरनं कसं करणारच होते लग्न वगैरे परत तेनी वारल्यावर घरी कोण नव्हते म्हणून परत लग्न झालं लवकर परत
अच्छा अच्छा म्हणजे आधीच ठरवलेलं लग्न? हम्म हम्म हं हं
हम्म चालतय बोल
बर बर ठीक हाय चालेल
हो बाय.
हा हा बाय.
हां.